हॅलो!
हा बोला की.
हा काय म्हणत होतेस?
काय नाय मुलगा उठलाय, भडंग खाणार? हम्म खा.
दे जरा प्लेट मध्ये वाटल्यास.
कधी मनात असले खातोय नाहीतर नाही. उठून बसून खा बाळा ठसका लागतोय, हम्म.
ब ते नव्ह, मला जरा ह्याज सांग की माहिती, एस आय पी म्हणजे काय असते गं?
होय एस आय पी म मी पण विचारायचं हाय, ते एस आय पी. लक्षात नाही माझ्या इचारणार ये मी पण त्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यावर. म ते काय म्हणजे असं आरडी वाणीच ना, स्टेप बाय स्टेप पैसे भरायचं?
आर डी म्हणजे काय असते? मी तेस काहीच नहीे माझं, मज भीशी आम्ही भरतोय, आठवड्याची. तिथ गावात ती उरसाची देवायची असत व तेवढंच मला माहते ग म जरा दुसरं ते बँकेच्या मेसेज ती आठवड्याचे ते दोनशे रुपये असत्या.
हम्म हम्.
मंग जरा जे मला माहितये. कुठल्याव दोनशेच्या भीशीच तेरा हजार मिळत्यात.
वर्षानं?
हा एक वर्षानं बरोबर, ह्या उरसुला चालू केली, पुढच्या उरसाला. आणि हां तेरा हजार येतात, आणि शंभरची जर भिशी असल, तर मग सहा हजार रुपये येताय.
सहा हजार, हम्म.
जास्त इंटरेस्ट मिळत नाही ना, त्याच्यात.
आर डी म्हणजे त्यातनं व्याज दर कमी ये.
खरं ते असं कुठं, म्हणजे भीती नाही ना जाण्याची किंवा पैशे बुडण्याची. अ पोस्टाच असत ते आरडी म्हणून, पाच वर्षा चं, आपण पाचशे पासन सुरुवात करायची, पाचशे, हजार, दीड हजार, दोन हजार कुणाचं पाच हजार असतंय महिन्याला भरायचं, म पाच वर्षांनं काय ती रकम होऊन त्यात व्याज ऍड करून येतय तेे पाच वर्षांन.
पाच वर्ष भरायचं?
हम् पाच वर्ष भरायचं.
बरं मी वी विचार करायले ते करायचा.
ते एस आय पी म्हणजे ते पण जरा विचारायला पाहिजे, चांगला आहे ते पण, मी पण ते मोबाईलवरच
हां ते रील्स येतात बघ तशा, त्यामुळेच नई तर बाकी तेच पण मला कुठं माहित ते आणले असते की. म्युचुअल फंड असते, ते पण काहीतरी असते.
हं हं ते काय मोबाईलवर पण काहीतर सुविधा येती, आपल्या बँक क् चं हे अस ना, त्यातल आपोप असं ते ठराविक आपण पाचशेच केल की पाचशे कट होत्यात आणि त्या ह्याच्या्यात ते सेव्ह होत्यात अस य. आमच्यात त्याला व्याजदर पण मिळतोय, आपल्याला.
तारखेच्या तारखेला आप लागुण ते कट होऊन जात.
कट होतय आणि आपल्याला त्याच व्याज पण मिळतय ना खरं?
हां हां हां हं.
ते तेवढं माहित ये, ते आमचा दादा बोललो होत मदि.
हां. त तुमचं सिय आहेत न का?
नाही त्यांच्या हाताखालीये, ते तयारी कराले सीएची.
बरं, सिए म्हणजे काय असत?
म इनकम टॅक्स जिएसटी ते सगळं भरून घ्यायचं. इन्कम टॅक्स जी एस टी तेन भरून घ्यायच असत.
ती लोक व्हय?
हम्म.
ह ह ह. शिक्षण व्हायला लागत ग, हे सगळं समजायला. शिक्षण नस ला समजत नाही त्या गोष्टी.
काय? इकडे.
काय म्हणालाय त्यो?
निस्त किरकिरतय.
हा हा हम्म हम्म.
काड. अजाल घेऊन जा. आजावरेत. आजाला घेऊन जा. चप्पल घालून जा. शीला आल्या म्हणतोय. जा. जा आजा हायेत वर जा. जा आज हायेत. मग इथ बस जा. इथ बस जा जा. जा. इथं बसजा जा. जा जा इथं बस जा.
हो हो हा.
ते लिंक बघितलीस का? तुला मी लिंक पाठवलेली.
होय होय बघितलं की, त्यावर ते सदुसष्ट रुपये, अठ्ठ्याणो रुपये. ते ते वाली पण आहेत.
होय होय भरपूरे. तुला बघ आणि तेच्यावर फक्त ते फक्त घेताना ते सेट कितीचय तेवढं बघून घे. व्यवस्थित वाचून. म्हणजे कमी पैशात घेतलीस काय. म त्यातलं तीनच पेपरे. कुठ तरी एकच कवरे. ए असं होतय. सेट कितीचाय बघून मग
तुम्ही ते चॉकलेटीच घेतलाय काय?
हा तोचे. तुझ्या कड पाठवलाय तोचे माझ्याकड. मी त्या वेळेला तर शंभर रुपयाला घेतलेल्या. अ बर बर पाठवते.
प्रॉपर बसते ना? फ्रीजमध्ये ते.
होय.
हा हा. म्हणजे ते कसं पूर्ण ते आतलं ते प्लॅस्टिक असते ना, पूर्ण प्लॅस्टिकच असते का? ते कसं काय असते ते?
कुठलं म्हणाल्यास?
अ आतलं ते, काचेवरचं ते कागद.
प्लास्टिकचाच कागद असतोय तो. भिजत नाही. नाय नाय खराब होत नाय. आता माझं किती वर्ष जवळजवळ चार पाच वर्ष झाली.
ह हम्म. पुढं सर आधी.
उलट ते हे खराब झालेय बा आता सध्या.
कुठलं?
ते हँडला लावायचंय बघ ते एक.
हा हा.
एक ते तीन पेपर. एक फ्रीजचा वरचा कवर. कप्प्यांचा. आणि अजून एक हाय ते हॅंडलला लावायचंय. म्हणजे हँडलला सारखं हात लावून लावून डाग पडतात नाय. त्याच्यात ते कवर घालायचंय. चिटकवायचं असतय की त्याला ते असं ते नसतंय काय. चप्पल असते बग ते चिटकवायचं ते तसलं.
हम् हम्. नाही ते मागवणार आहे. ते कलर पण विचारायचं म्हटलं तुम्ही कुठलं घेतलाय.
तेच घेतलंय.
चॉकलेटीच घेतलाय व्हय.
हा.
हम्म हम्म.
बघ तुला आवडलं तर मी शंभरला घेतलाय.
हां.
आता ते एकशे विसला झालय.
हा हा. ते पंधरा रुपयाला काहीतरी आहे ना ते. अ कागद काहीतर मिळतात वाटत ते.
पंधरा रुपयला कुठं?
आमच्या तासगावात बारा रुपयाला तीन का पंधरा रुपयाला एक हे माहित नाही.
बर.
मिळत्यात खरं. पंधरा रुपयाला एक असणार आहे खरं आहे ना.
कसला पेपर म्हणाल्यास तू?
तेच की फ्रीज मधले काचेवरचं
फक्त पेपर आमच्या इथ कुठे मिळत नाही. मला माहिती नाही बघ कितीला आहेत ते.
हा ह ते तिथं ह्याच्यात मिळतय. अम आपलं कॉस्मेटिकच आहे ना.
हा.
ते जनरल स्टोअर ते मोठा आहे तासगावात ते सगळ शाळेच्या मुलांच किंवा गिफ्ट सेंटर सगळ एकात तसं लय मोठ आहे ते मॉलवानी. तिथं मिळतय असं माझी म्हणजे मैत्रिण म्हणली होती.
ब
मग आता आणायचं आणायचं म्हणलं, बघू जर गेलो. उद्या जाणार आहे. जर गेलो तर ते मिळाल तर आण नाही मिळाला तर मग, हाय हे ऑनलाईन बुक करायच. हे बुक केलं तरी म्हणजे ते वरच पण येतेच की त्याला आहे नाही.
सगळं येते ग.
एकच नाही असं. सगळं ते सेटच येणार. मग ते सेटच बरा पडतोय गं.
ह पाहिजेच ते फ्रीजवर आपण कसं पण काय पण ठेवतोय.
होय. आणि ते कप्पे आहेत. त्याच्यामुळे महत्त्वाचं महत्त्वाचं सामान त्यात राहतय.
हा.
खूप काय काय ठेवते म्हणजे क्लिपा ठेवतोय. आणि काय काय पोरांच साहित्य राहिलेय. काय वाटल ते ठेवत्यात आमच्यात पोर.
हां हां. मग एखादी म्हणा गडबडीन चिल्लर पैसे खिशात असत्यात. तेर म्हणा किंवा किल्ली गाडीची.
हा तेच की पण चिल्लर पैसे ते राहतात आपलं चिल्लर पैसे इकड तिकडं ठेवण्यापेक्षा कप्यात टाकलं म्हणजे सापडतात पण नाही.
होय होय
असं व उपयोग भरपूर होतोय त्याचा आणि एकदा घेतलेली वस्तू घेऊन पण राहत्या चांगलं पण दिसतय आणि म्हणजे एवढंच एवढंच परत बाकीच घ्यायचं होत नाही
होय होय ते तसच हाय ते मी किती दिवस झालं ठरवलंय घ्यायचं घ्यायचं उठ बाळा घ्यायचं घ्यायचं म्हणून ठरवलंय हा होय ना
अ हां का रडालाय तो
जा वर बसून खाजा शेव देऊ काय त्यात शेव देवू? किरकिरतोय तसंच तो झोपून उठलाय नाही
ह हा हा मारत जाऊ नको जरा बारकं हाय ते त्याला दात तेन आल्यात
आलंय कधीच त्यो त्यो त्याचं वजन कमी होतं जलमताना पण त्याच सातव्या महिन्यात
सात ते नऊ महिन्यात दाडा तेन सगळ्या आलत्या त्याच्या सातव्या महिन्यापासून चालू झालय ते नाही जरा म्हणे संडास तेन लागल होत की
बरं
बाकी काय नाही खरं लवकर आल्यात वयाच्या मानानं आता आमच्या शाळेपाशी आहे ना जवळ जवळ एक वर्ष आणि वर एक दोन चार महिने झाला असेल त्या मुलीला अजून दात नाहीत
हा
बरं
एकेकाचं लिट असतंय एकेकाचं लवकर
होय होय ते वेगळं असतय बारा पोरांचं बारा कोर्ण तसं असतंय ते
हा त्याच फक्त आता आहे ना हेच फक्त खायला कधी तर दमवतय मनात आलं की खातोय असंय त्याला काय लागतय ते द्यायचं मग तेवढंच
बर
उठून बसून खा की बसून खा हट्टी लय आहे लय हट्टी हाय
अगं तो पण लाडाचा हाय एकटाच आहे त्याच्यामुळे लाड होणार ना
तस झालंय आणि आमच्या पाच सहा पाच सात घर आहेत हिथं सासू चुलत सासू तेन असं मिळून त्यांच्या त्यांच्या घरात ना हा एकटाच हाय
हा हा हा तेच की एवढं म्हणून लाड तेन होतंय त्याच्यामुळं
हम्म
असुदे लहान आहे तवर हट्टी करतात नंतर समजायला लागलं कनाही शांत येतात आता माझं पोरगं लई शांत आलंय आधी लय दमवला, तोय होता नई लय वर्ष, लवकर आमज दुसरा चान्स घेतला नव्हता, त्यामुळे लई लाड चालतंय, पण आता आता जसं ती लहान हाय, तिला समजायला पाहिजे, जस तो तसा तो शाना झालाय.
हा, तेच की, नंतर, हा. आपाआप ते कळतय ओ त्यांना, परत हा. सांडलं की
काय झालं? कट होईना?
कट होईना
ट्राय करा की, आणि एकदा. हॅलो? हॅलो? तिथं